हॅलो.
माझी तीनच राहिल्यात.
हम्म, काल आणि दोन कुणा लावलीस?
दोन नाही लावलो.
आ.
ये नाझ्या हेला एक लावलेलं. आणि आता मी लावालतो ते डिस्कनेक्ट झालं.
हा. खरं तर डिस्कनेक्ट झालेलं आता पुढे येणारच की?
खरे एकशे ऐंशी मिनिट पाहिजे लाय त्यांना, एक एकशे ऐंशी मिनिट अठरा कॉल लाग ते आठरा कॉल तर प्रॉपर पूर्ण झाल्यात पण माझी ऑलरेडी.
काय माहिती.
पुढे येईल असं वाटत नाही. कारण की लई पण झाली नाहीत मागच्या वेळी तर ह्याच्यापेक्षा जास्त झालतीत मग.
माझं तर, माझं तर केवढं झालंत की बाई.
व्हय.
मला पैसे आलं कालचं.
कशाच? मराठी रेकॉडिग, सहा हजार आलीत.
साडेसहा.
अग आया-आया, माझ तेवढं हेज चांगलं होऊदे, ते ट्रान्स ट्रान्सक्रिप्शन टास्क तेवढं नीट करायला पाहिजे मी.
खरं ट्रान्स्क्रिप्शन अजून कुठे आलंय पेमेंट.
आलं नाही खरं, ट्रान्स्क्रिप्शन मध्ये टेस्ट मध्ये पास झाल्यानंतर त्याच्या पुढे नंतर व्हॅलिडेशन येत तेना.
हे बघ, पहिला ट्रान्स्क्रिप्शनचा आपण टेस्ट दिलतो.
हम्म.
त्यानंतर ट्रान्स्क्रिप्शन च व्हिडिओ आलीत थोडं केलतो, खर त्याच पेमेंट काय आलं नाही.
हम्म.
त्यानंतर मग ते करू नका म्हटलीत, मग ते व्हॅलिडेशनच टाकलीत, मग ते व्हॅलिडेशनची टेस्ट दिलो, मग त्यानंतर व्हॅलिडेशनच टास्क आलं. आणि व्हॅलिडेशनचं पेमेंट लगेच पेंडिंग दाखत होतं. मग ते ट्रान्स्क्रिप्शनच अजून पेंडिंग पण नाही दाखवलं, काय येणार आहे का नाही त्याचं?
काय माहित, मला तेच तर, मी ट्रान्स्क्रिप्शनच टास्क फेल झाल्यानंतर तर व्हॅलिडेशनच आलंच नाही.
मला ते ट्रान्स्क्रिप्शन चा आलंच.
मग तुला टोटल, दहा हजार, दहा हजारच्या वर आलेत ना तेज?
बारा हजार काय.
बारा हजार, ते फो-फोन फ्रेंडच धरून काय सोडून.
सगळं अगोदर पासून धरून.
पूर्ण अगोदरपासून धरून, म्हणजे ते पहिल्या वर्षाच पण सांगायल्यास तू.
पहिल्या वर्षाच किती, दोन-दोन हजार आलतीत मला, पहिल्या वर्ष. अशाच हा! म्हणजे ह्याच दहा हजार, हा! बरोबर.
आणि फोनफ्रेंड, आ फोनफ्रेंड आणि ट्रान्स्क्रिप्शन मिळून दहा हजार.
ट्रान्स्क्रिप्शनच आलंच नाही मला, व्हॅलिडेशनच आलंय.
हा व्हॅलिडेशन च म
ट्रान्स्क्रिप्शनच आलच नाही म
ते तर काय माहित बंकूसच हाय. माझं पण आता तीस ला थांबाल वाटालंय, सगळ्यांच शक्यतो तीस लाच थांबालय की.
हम्म!
आणि काय मग काय कराल्यास?
काय नाय बसले
मला मेसेज आलाय अ कार्य ऍपचा की तुम्ही लगेच फोन फ्रेंडच पूर्ण करा रविवारपर्यंत मग तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क येईल म्हणून. हम्म! मग तीन सोमवारी पुढच्या पाठवल सगळ्या पाठवणाइत वाटतं, रविवारी ज्यांची पूर्ण होती त्यांचं.
काय माहिती? आता त्यात माझ्या भावाच्या फोन मध्ये ते इना झालय पंधराच्या पुढ.
हम्म! काय सांगितलीत काय नाहीत?
काय सांगत नाही त्यांनी. उगचच तिथ सगळेजण मेसेज करतात.
होय बग की!
आता येते ट्रान्स्क्रिप्शनच येतय काय बघाय पाहिजे त्यात
बगुया की. उद्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार हाय नव्ह?
उद्या? उद्या चोवीस तारीख हा! हा!
बघायला पाहिजे. आपल्या आपल्या लॉग इन ला जाऊन बघायचं. मग त्यानंतर एकोणतीस तारखेला फायनल बघायचं.
मग तिथ आपण हॉल तिकीट वगैरे कसं डाउनलोड केलं तिथ ऑप्शन असतोय काय खाली?
व्हय असणार की.
माझे ते पासवर्ड एक फालतु लय अवघड झालाय बा
मला त्यानी मगाशी परवा पासवर्ड बदलाय लाव मग मी लिहून ठेवलय आता. मला एकच लक्षात हुता.
अगं मी तर लिहुन ठेवलय त्यांना किती वेळा पासवर्ड विचारला, सांगितलं मी ते काय काय मी किती वेळा तीन का चार वेळा पासवर्ड बदलाय.
व्हय?
व्हय. आता मग शेवट च ठेवलंय ते लिहून ठेवलंय आणि जरा अवघड हाय ते.
मला बदलायचं नव्हतं तेनी बदलाय लावलीत खरं मला.
का?
काय माहित. म्हणजे मी सारखं सारखं तिथं जाऊन बघालतो नी नोटिफिकेशन मग तेनी म्हणलेत बदला तुमचा पासवर्ड. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय असतय?
त्यामध्ये फय आता प्रोविजनल म्हणजे तुमचं कच्च असेल ग मला तर अस वाटतय
कच्च मेरिट लिस्ट लागणार मग त्यानंतर सगळी मग ग्रेवियन्स पीरियड मध्ये काय काय सगळं ते करणार मग त्यानंतर फायनल
हा असं काहीतरी असल
ओ भाई
मेरिट लिस्ट म्हणजे आपलीच ना म्हणजे आपलं क आपली कितवी रँक आहे.
हा. आणि एकोणतीस तारखेला तिने म्हटलं कॅटेगरी वाईज सीटच ते पण सांगणार मग तिने कट ऑफ पण सांगणार सगळ्या कॉलेजचा.
होय.
मग त्यावरन आपण लिस्ट घालायची वईनं बनवून. एकच दिवस दिल्यात तिने आपल्या लिस्ट बनवायला.
हम्म तीस तारीख हे नाही.
अग लिस्ट बनवायला म्हणजे एकच दिवस दिल्या त्यानंतर तीन दिवस कॅपराऊंड ला वेळ आहे कॅपराऊंड वन मध्ये लिस्ट घालायला वेळ आहे
कस काय एकोणतीस तारखेला फायनल मेरिट लिस्ट आहे त्यानंतर तीस एकतीस आणि एक ला एक दिवस पण नाही याच्यामध्ये
तेच कि आपण पहिल्याच दिवशी जायचं म
पहिला जाव्या
मग
तीस तीस तारीख आहे काय?
हा.
चालते
तीस नाही तर मग एक तारखेला जायला पाहिजे.
का एकतीस ला काय?
एक हा तीस नाही तर एक
उद्या नाही एकला काय शेवटचं दिवशी जातोय
नको बाई
ह जाऊया कि जर तीस ला सगळीजण येतो बोलली तर मग जाऊया
एक रति पण येणार आहे.
ते गेले काय गेली नव्हं फायनली कॉलेज मध्ये
ते कालाने मेसेज टाकलय काय तर ते कुणाकुणाच स्टोपण आहे त्यांनी लवकर काढून घ्या विचार कराला मी नीट दिलेय ना व सगी
ह सही झालंय शिक्का सही शिक्का मिळालाय ना ते एप सी सेंटर मध झालं की ह
मी तर दहा कॉलेज काढून ठेवले वळीन लावायला पाहिजे
मी पाचच काढले खाली त्यात पाच कुठले घालू काय माहित
कोल्हापूरमध्ये आहेत कि लई.
मला तर दोन माहिती आहेत कोल्हापूर मध्ये. के आय टी ते सायबर
ते के आय टी सायबर. ते शवंतराव म्हना आहे कुठलं तर, नंतर विवेकानंद ते बारीक करायलात पप्पा.
हम् हम्म.
यशवंतराव आनी विवेकानंद पण हाय की, आपलं ही सर्विस काय?
कुठलं विवेकानंद ते, ते व्हयं फालतू.
फालतू.
त्यांच्याच कॉलेज मध्ये बी सी ए केलेस गं तू.
म्हणून तर एम सी ए कराये लागाले. नंतर जॉब लागला असता.
बघ की गं.
आणि आता बघ की पहिल्या, आता पहिल्या राऊंड ला पण टाकलो कॉलेजची नावं. त्यातलं आपल्याला पहिलं कॉलेज पण भेटते, दुसरं पण भेटते, तिसरं पण भेटते. मग तिनहीला असं म्हणजे आपल्याला भेटलयं म्हणून. मेसेज येणार काय?
व्हयं.
मग आपण सिलेक्ट करायचं.
हा.
खरं जे पहिला आहे, ते घ्यायलाच लागतंय ना.
पहिले नाही आलं, तरी घ्यायलाच लागते.
मग ते दुसऱ्या नंबरला टाकायचं. पहिल्या नंबरला एक असलंच कॉलेज टाकायचं की, जिथे आपल्याला मिळणारच नाही.
व्हयं व्हयं.
मग दुसरं, तिसरं, चौथ मग आपल्यालाच मिळेल ते टाकायचं. हा खरं आपल्याला जे जे कॉलेज पाहिजे तेच पहिला टाकायचं. कि ते मिळालं कि झालंच कि मग
व्हयं ते पण आहे. पण आज फिक्स असले तीन कसं करणार.
मी तर पहिला फिक्स आहे माझं. मी तेच टाकणार.
मग एवढं बास काय ग?
बास तुझे विचार नसते कि
त्या अक्षरशः बास म्हणाल्या फोनवरन.
मी म्हणलो की काय बास म्हणायलेत? मोबाईल
काय करायलास तू?
कांदा चिरालतो.
कांदा पण चिरतेस तू?
व्हयं.
काम करतेस तू?
नाही मग, त्याला काय एवढं?
विश्वास पटंना ना मला. वाटतं सृष्टी नुसत खायचं, पा्यायजं, आणि झोपायचं काम करते.
चुप रे भाई.
कांबू बण करतोय. मी एवढं काय नाही त्यात मोठी गोष्ट.
मला तर वाटतंय नुसता खायचं, प्यायचं आणि झोपायचं एवढंच करतेस.
ते पण करतोय मदन, मदन काम करतोय.
मधन मधन कसं करतेस?
आता म्हणजे बोलत, बोलत चाल तू माझे कान दुखाला असं पकडून.
हेडफोन घाल कि ऐकू येतय.
हेडफोन नया माझ्याकडं.
तुला गिफ्ट करते थांब तुझ्या बर्थडे ला डिसेंबर मध्ये असत ना?
हा डिसेंबर मध्ये हे.
अ तुझा ना पत्तीचा एकाच दिवशी असतोय. ते तुझ्या लक्षात असते का त्या पत्तीच लक्षातच नसतंय बई.
ती सांगत नहिये.
तिचा नंबर पण नाही आहे माझ्याकड.
बाळा आपण केक कापायचं होतं सगी जण मिळून.
कशाला? सगळ्यांच म्हणून एक एक एकाच मध्ये सगळं. आपण आठ पायचं काय?
हम्म!
मग आपण जे ह्याला जातो तेव्हा होते काय बुक की काय कॅफे मध्येच.